हा हा बोला नमस्कार
झाल जेवण वगेरे?
हा झालं बस आताच करलं.
हा मग बाकी शाळा वगैरे चालू असतील मुलांच्या?
हा बस आसपासून चालू झालं ना.
हा नाही आमच्या इकडें दोन तारखेपासून झालात- मग उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये मोबाईल बघितला. हा मुलांनी मोबाईल बघितला असतं ना नळ्याच्या सुुट्ट्यामध्ये.
हा तेच ना खूप बघितला.
मोबाईल मध्ये ना मुलां हा- आणि मोबाईल पण तेवढा अस त्याचा म्हणजे फायदा पण आहे आणि भरपूर- तोटा पण आहे ना आपल्या मुलं काय करतात रीलस बघतात वगैरे- पुन्हा ते शॉर्ट्स निघालात. म्हणजे चांगलं त्याच्यातलं काही घेण्याचं बघतच नाही. त्याच्यामुळे मुलांच्या डोळ्यांवर खूप परिणाम होऊ लागला, मोबाईलमुळे- म्हणजे कमी वयात एक ते कंटिन्यू कसं होतंय, एक एक दोन दोन तास मोबाईल बघतात.
मोबाईलात कळते त्यांना घर बसल्या अभ्यास करायला चांगला असतो मोबाईल.
हो ना आता ऑनलाईन क्लास असे बर एखाद- ते गोष्ट त्यांना येत नसेल तर ते मोबाईलवर बघुन शिकू- शिकू शकतात ना, पण आजकाल मुलांना काय ह्यायलाय ना मोबाईल फक्त- रीलस बघण, शॉर्ट बघण.
हो तेच ना.
हम्म
आणि कसं आहे, ते कोरोनामुळे त्यांना म्हणजे मोबाईलची जास्त जास्तचं सवय लागली आहे.
हा ते कोरोनामुळे बाहेर जाण्यात आलं नाही आणि मग मुलं काय करायला लागलात- मोबाईलमूळ ना मैदानी खेळ खेळायचे विसरून गेलात, आपल्या काळात मोबाईल नव्हता तर आपण पण कसं मैदानी खेळ म्हणजे खेळत होतात. क्रिकेट, कबड्डी, खो खो- आता मुलांना हे तर खेळ माहितीचं नाही आहेत. काय बघ ते मोबाईलवरचं बघ- त्यात ते क्रिकेट वगैरे दुसरं तर असं स्वतः खेळणं वगैरे त्यांना माहितीच नाही ना.
माहितच नाही आणि इतकी गेम आहे म्हणजे त्याच्यात कि ते मुलांना एक अमाऊंट देतात. गेममधे बाहेर निघतच नाही ना त्या गेम मधन-
हो ना हो ना हो ना.
त्यांना मग बाहेर जाव असं वाटत नाही. सलग गेम असतं हवा असतं मुलांना-
हो ना आता मुलांना कसं खेळायला आहेत मुलं पण काय करतात मोबाईलमुळे- ते ना घरातच बसतात आम्हाला नाही- खेळायचं आम्हाला नाही बाहेर जायचं आम्हाला म्हणजे हे- कंटिन्यू दोन दोन तीन तास ते मोबाईल बघत बसतात ना.
तेच आणि आपण पण कसं म्हणजे मोबाईल शिवाय आपण-
राहू शकत नाहीत आणि मुलं काय करतात, जे आई वडील करतात. तेच मुलं करतात ना म्हणजे आई वडिलां करून शिकतात ना ते- हा आपण मग आपल्याला- आता आपण आपण जसं करतो थोडस काम झालं घरातलं-
हम्म
करायच तर मोबाईल बघत बसतात मग मुलं आपलं तेच पाहून शिकतात ना.
हम्म तेच आपण कसं म्हणजे गाणं आपण कसं रिल्स बघतो म्हणजे सॉंग ऐकत बसतो.
हा पण मोबाईल मध्ये- कसं बरेशे त्याचे फायदे पण आहेत बरं का? आता की जस की मोबाईल मुळे आपण आपण ग जर गृहिणी आहेत, आपल्याला त्याच्यातून- काय बेनफिट म्हणजे आपण वर्क फ्रॉम म्हणजे घरी बसून- काम करू शकतो, त्यात थोडीशी व्यवसायाची आयडिया मिळू शकते, तुम्ही कमी- पैशातून बिझनेस कसा चालू करू शकतात.
ते तेच ना आता कस म्हणजे बिल भरायला आधी तिथे जाव लागायच, तिथे म्हणजे घर बसल्या पण एक- एका सेकंदात बिल भरून टाकतो.
आणि कसं व्हायल माहीती- माहीती का बाहेर न जाण्यामुळे ना म्हणजे आरोग्याचे पण- म्हजे आरोग्यावर पण परिणाम आता पहिलं कसं बिल भरायचं म्हणल्याव काही लोक चलत लाईट बिल ऑफिसला जाईल म्हणजे लाईट ऑफिसला त्याच्यामुळ थोडंस त्यांचा व्यायाम व्हायचा पण आज कल ते मोबाईल मुळ मोबाईल मध्ये बॅलन्स घरी बसल्या टाकू शकतो कुणाला पैसे टाकायचे म्हटले तरी बँकेत जाण्याची गरज पडत नाही ना, पण काही काम त्याच्यामुळ ह
आता ट्रेन म्हणजे आपल्याला तिकीट पण घरी बसून बुक होऊ शकते ट्रेन
ट्रेनचे आणि
हम् सगळं गणित इतकं सोयीस्कर झालंय की ते हम्म म्हणजे त्याच्याशिवाय आता उपयोग म्हणजे राहिलंच जात नाय असय ते उपयोग राहिल्याशिवाय
होय ना हो ना आणि त्याचा पर्याय मजे त्याच्यापमध्ये चांगल्या पण तेवढ्याच गोष्टी आहेत कि तुम्ही आता एमर्जन्सी तुम्हाला म्हणजे का अडचण आली अचानक जर तर त्याचा प्रा म्हणजे फायदा पण होऊ शकतो. तो कधी तुम्हाला कुणाला पैशांची अडचण हाय एखाद्याला दावखाना पडला. त्याला आता पैशांची अडचण हाय त्याचा फायदा पण हाय की तुम्ही पैसे पाठवू शकत
तेस ना तसं हाय आपण म्हणजे आता कुठे कुणाला भेटायला गेला का ते व्यक्ती इतके व्यस्तच व्यस्त असतात मोबाईल मध्ये की त्याच्याने किती म्हणजे असं दुरावा वाटतो मग आधी कसं म्हणजे एकत्र बसायचं पण मामाच्या गावाला जायचं तस आता तसं नाय फक्त सगळेजण असे फक्त ते त्याच्यात्याच्या मोबाईलमध्ये पाहतात
हो ना हो ते काय बेनिफिट चांगले हाय ते आपल्या घेण्यावर पण मोबाईल मुळं ना लोकांना कसं झालंय. परिवाराला वेळ म्हणजे वेळ देण्यात महत्त्व राहिलं नाही. जेवताना पण मोबाईल बघतात झोपताना मोबाईल त्यांच्या शेजारी माणूस आहे फॅमिली आहे म्हणजे आपला परिवार आहे ते त्यांच्या लक्षातच येत नाही आपल्या मुलांशी थोड बोलावं म्हणजे घरच्यांशी थोडं बोलावं आणि
तशीच की तीला जेवताना पण फक्त मोबाईलची सवय
हा आणि त्यांना कसं झालंय जेवण दिल मोबाईल दिला तर जेवण करतात नायतर मग जेवणच नाय ह होना त्याचे वाईट पण परिणाम आहेत ना थोडेसे असं
तेच म्हणजे ना, आणि कस य ते आपल्याला स्क्रीन टाइम म्हणजे इतका मोबाईल शिवाय म्हणजे असं, टाइम मॅनेजमेंट होत. त्याच्याने सगळं आपलं.
ती ना नंदेची मुलगी हाय तिची ना, माजी ननंदे तिला असते मग, तिची ना आजी काय करायची, हा तिला ना मोबाईल रडायली की मोबाईल द्यायची रडायली कि तर तिला ना
होय त
मग त्याच्यामुळं ना तिला इतकाऽ कमी वयात असा मोठा म्हणजे मायनस पॉईंट कितीतरी चष्मा लागलाय. तिला ना असं लांबलच आता बोर्डवर लिहिलंय शाळेत तर लांबच दिसतच नाहीये.
दिसत नाही मग ते कस त्यांना खूप म्हणजे लहान मुलांना इतक्या लहान वयात. नाही पाहिजे तो मोबाईल. वातावरणच कळत नाही त्याच्यात की फॅमिलीमध्ये कोण य आपण त्यांच्याशी कसं वागावं. मोबाईलमुळे चिर चिर वाढते.
हा, आणि त्याच्या आरोग्यावर परिणाम मोबाईल नाही दिला तर मुलं खुप. चिडचिड करतात. खूप मोठमोठ्यान रडतात मग काय त्यांना काय वाटतं आपण रडलं की, आपल्या आई वडील आप ''--'' आपल्याला मोबाईल देऊन जातात. तात आपल्याला त्याच्यामुळे ते त्यांना एक चांगलं हे झालेय. कि, अ रडलं की, आपल्याला सगळं मिळत.
हो, तेच ना म्हणजे रडल्यावर सगळं भेटतं असं वाटतं ना त्यांना रडन. म्हणजे घरच्या ना तसं वाटतं बार हा रडतोय शांत बसवण्यासाठी मोबा ''--''
मोबाईल देतात आता आपल्याला काही वाटतं आपला मुलगा आपल्याला काम करू दे नाही. मग आपला मोबाईल दिला की, तो गप बसतो आणि आपलं काम होतं. ते आपण ही थोडसं चुकीचे पर्याय निवडतो त्याच्यामुळे त्याच्यावर वाईट परिणाम होतो. त ना, असं हुतय.
तेच ना. मोबाईल म्हणजे कस सगळं टाइम वाचतं त्याच्याने आपलं.
हो ना, हो ना, व्हॉट्सअप सध्या जास्त चालूय लोकांच.
आणि कसे म्हणतील. लहान मुलांच्या हातावर मोबाईल दिला की, म्हणजे असं कोणी फ्रॉड व्हायचे सुद्धा शक्यता राह. ना आपल्याला म्हणजे तीच भीती वाटते हे कुठे लिंक कोणती लिंक ओपन करून दे. तील किती फाईल्स येतात वाट्सअप.
हो ना, आणि ते ऑनलाईन आता आजकाल लहान मुलं सुद्धा काही ऑर्डर. करायच म्हनलं की लगेच ऑनलाईन आपलं बघून ते पण शिकायलाच लगेच फ्लिपकार्ट वर मला हे. पायजे मला ते पायजे तंच चालूच असत ते.
फ्रोड होण्याची शक्यता सुद्धा वाढते.
हो ना, हो ना वाढते, काही काही, हा हो ना, हो ना, काही जण नंतर फ्रोड. पण करतात ना, सायबर क्राईम म्हणा, हा, थोडीशी माहिती काढून घेणार पुना अकाउंट मधले पैसे आता हे बरेच. चशे उदाहरणं आहेत ना.
मग खूप आहेत ना अशे, आणि कसं या मोबाईल मध्ये रील पाहिलं मुलांनी, की, म्हणजे त्यांना पण असं वाटत की हे मला हवंय त्यांचे आई वडील चांगले,
हो ना, हो ना.
हम हम, तेच ना.
आता हे मुलांना कळाल्यावर आहे,,
ह खूप खुश होतात मुलं,
हो ना, हो ना, हो ना,
म्हणजे कसंय आता भरपुर जणं, असं म्हणजे गाडी चालू करताना सुद्धा मोबाईलचा उपयोग करतात.
हो ना आजकाल ते सध्या चालूच आहे आता गाडीवर पण पण ते त्यांच समोर लग. एरुपये पन्नास तर समोर कुणी याय लागलंय काही नाही हा अपघात तर आजकाल जास्त. अपघात आज काल अपघाताचं प्रमाण वाढलंय. काय करतात फोर व्हीलरवाले
तसच व्हडिओ कॉल चालू करतात. म्हणजे असं भरपूर आता आमच्या इकडे डॉक्टर येतात त्यांना फोन येतात ना असं व्हिडिओ कॉल समोर ठेऊन देतात आणि तसच म्हणजे कॉलवर बोल तात पण ते कसंय समोर थोडस पण लक्ष गेलं का मग अपघात व्हायची शक्यता राहते ना. तेवढी पण आपण म्हणजे असं वाट नाय पाहू शक क ते गाडी थांबवू कॉल वर बोलू
का एखाद्या मोबाईल मुळे एखाद्या फोन मुळे एखाद्या म्हणजे निष्पापाचा जीव जा तो ना. म्हणजे त्याची काही चूक नसताना त्याला आपला जीव गमवावा लागतो. त्याच्या परिवारा च -काय होतय हे लोक विचार पण करत नायत ना पण ते आपल्या आपल्या ह्याज्या तच असतात आपण गाडी चालवल्यात आपण फोनवर बोलू म्हणजे त्यांना त्यांचा सिरीयसनेस तच नाय कि मोबाईल मुळे काय होऊ शकतो. त्याचे चांगले पण फायदे आहेत वाईट पण आहेत पण आपले घेण्यावर येत आपण चांगले घेऊ शक तोत का वाईट घेऊ शकतो.
तस त्याच्याने मग ते आपण सतत मोबाईल पाहिल्याने मान दुखी पण होती ना आपल्याला.
हो ना हो ना त्याच्यामुळे आता त्रास होतो. हो ना हा ताला मुंग्या आपण येतात बघा तुम्ही कंटिन्यू मोबाईल वापरून बघा आपल्या हा ताला असं मुंग्या आल्यासारखं होत म्हणजे असं झणझण झंजण कर
हो म्हणजे आपण एवढं वेस्त होत कि आपल्या श आपल्या हेल्थ शरीराकडे पण आपल्याला लक्ष राहत नाय.
चालतय आता आपण इथून पुढ थोडस जनजागृती करू लोकांना पण सांगू थोडस मोबाईल कमी वापरा आपण पण स्वतः कमी वापरू. चालेल हो ना हो ना आपणच आपल्यापासून सुरुवात केली तर म्हणजे
हा हा मग बरं तेच हो चालेल करू मग.
हो हो हो चालेल ठेवु? हो.